दूरुपे मीने सच
आल
हा हॅलो, ऐकू येतय आवाज?
हो येतो- येतोय बोला.
हा, जेवण येन आवरलं? हा
आ हा
कशाबद्दल बोलूया?
तुम्हाला कशाबद्दल, म्हणजे फे- हेच्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती असेल तर त्याच्याबद्दल सांगा.
अम्...... नाही बालपणाबद्दल बोलूया मग.
हो चालेल बोल.
हा तुमचे बालपणीचे खेळ कोणकोणते होते? बाय
अ बालपणीचे खेळ आपलं हेच खो- खो, कबड्डी, लंगडी. अ त्याच्यानंतर ते लगोरी.
हा- हा- हा मग तुम्ही कुट ठल्या हेच्यात भाग घेत होता मग? का सगळे तुम्हाला आवडत होते? क्य स- सर्व काय? आणि तुम्ही हा लगोरीतेन खेळत होता.
हम्म
चिन्नीदांडू हम्म तुम्हाला चिनीदांडू माहितेय?
हा नाही काय आहे ते?
चिनी दांडू एक आपलं जातं असतय माहितेय काय? ह
हो.
जात दळायचं जात, जात्याला वरती जे काठी असते ना धरायला तेवढ्याच तेवढंच एक काटी असत्या आणि लांबडी एक काठी असत्या. तेज्यामधी असं ठेवून कनी ते मारायचं आणि तेज्या मारल्यानंतर आपण तेलाच मारत राहायचं असं. किती -किती वेळा मारतो ते बघायचं असं खाली पडू द्यायचं नाही तेला. हा... त्या आम्ही तो खेळाय खेळ. हम्म लगोरी -लगोरी नाही, लगो नव्हे लगोरी खेळली की आम्ही पण लगोरी, खो- खो, हॉलीबॉल आपलं बड्डी
हो ते खेळ- खेळ आता तशे तसं खेळत नाहीत मुलं, मुलांना मोबाईल वगैरे हेच लागतो.
लई वेळच नसतोय आता आणि हम्म... भरपूर असतोय अभ्यास होय...
हम्म
ते जे
आणि ते पहिले खेळ छान होते, म्हणजे लगोरी वगैरे ते, त्याच्यामध्ये मजा पण खूप यायची.
मजा खूप यायची, आता कसं मुलं लगेच खेळायला त्यांना वेळ नसतया तसं सगळ्या अकॅडमी झाल्यामुळ कोणाला काही खेळायलाच मिळत नाही, मुलांना.
हम्म.
हम्म. तुमच्या मुलांना पण खेळायला वेळ मिळत नसल आता.
नही ना, अभ्यासामुळ नाही भेटत.
हां, आम्ही हॉलिबॉल लई खेळले, खूप खेळले, हॉलिबॉल.
व्हॉलीबॉल नाही खेळले मी, आम्ही हेच खेळलो लंगडी वगैरे तेच खेळलो जास्त, खो- खो, लंगडी.
जिब तुम्ही ह्याच्यान खेळलाय जिबली न?
काय असतं ते गेम?
माहित नाही काय? असं गोल गोल आकायचं खाली असं आपण अ आणि एक अ चौकन अस अ हे घ्यायचं
अच्छा ते चिपरी-चिपरी पाणी हं, चिपरी पाणी म्हणतात त्याला.
तुम्ही तिकड ते म्हणता काय? चिपळी. चिप- चिपरी पाणी? हां हां हां हां आपण आता पिक्चरमध्ये तेन दाखवतात की, जुन्या पिक्चरमध्ये तेन खेळलेल्या मुली, खेळलेलं तेन दाखवत, हा तस. हां नऊ घर, सात घर, नऊ घर, हा.
हम् हम हम्.
खेळत होतो आम्ही, तो पण भरपूर खेळलाय किती दहा मिनिट -पाच मिनिट राहिलं तरी पण त्या वे - त्या वेळेत आम्ही ते खेळणारच. एवढं, एवढं आम्हाला ते आवडत होतं.
हम्म.
ह्म, शिवपाठ.
त्याच्यानंतर आठ घराचा पण होत ना, आठ घराचा खेळलाय का?
होय होतं की आठ घराचं पण.
हम्म.
आठ घराचं पण होत, आपलं गोळा फेक, थाळी फेक खेळलाय तुम्ही?
हो.
हां.
ते पण छान होते गेम.
छान होत ते पण गेम मस्त. आम-आम्हाला कसं भरपूर, त्यावेळी कसं भरपूर गेम घेत होते शाळेमध्ये असं.
म्हणजे तेच गेम आहेत, पण मुलांनी आता वेगळे, म्हणजे वेगळे नाव पडता ते, आपण ते को कोय-कोयीच खेळलेले का तुम्ही? कोकनच को वगैरे म्हणतात त्याला.
कसं असतं ते?
ते म्हणजे काय करायचं? आता पुलाव खेळत बघा डबा एक्सप्रेस म्हणजे ते डबा ठेवायचा, त्याच्यानंतर ते मा अ फेकायचं मागं आणि तेवढ्या आंतर त्याच्यापर्यंत चालत जायचं.
हा हा हा हा हा.
तोपर्यंत दुसऱ्यानी हे केलं तर.. ते पकडायचं अन मारायचं.
मारायचं हा हा हा... डबा कसं काय... खरं ते लगोरी सारखंच ना मग ते?
नाही नाही... लगोरी सारखं नाही ते.... लगोरीमध्ये आपण ते अ... नऊ हे ठेवतो.. नऊ सात असं ठेवतो ना त्याच्यामध्ये
हा ते बॉल मारूपर्यंत... आपण... ते रचायचं असतं एकमेकावर
हा ते रचायचं... ते बॉल लांब फेकायचा आणि तो बॉल आणेपर्यंत पर्यंत ते रचनं झालं पाहिजे... बाकीच्यांनी रचून ठेवायचं.
ठेवायचं... हा हा हा बरोबर हा. आता... आता तसं... खेळायला आम्हाला मिळणार नाही. भरपूर खेळले... हम्म... बालपण ते बालपणच!
हो... बालपणाबद्दल बोलायचं ते कमीच. आठवण... गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!
राय... हो... आठवणीच की... त्यात पण आपण खूप भांडायचो त्यावेळी
हो.
हम्म... आणि डोळं झाकून पण, खेळायचं ते
माहीत पण नाही त्याच्यामुळे... आता नंतर आहे मुलांच... पण कसं त्यांना नाराज त्यामुळे थोडा... वेळ... हे भेटत नाई.
वेळ भेटत नाही... त्यावेळी... आता मुलांना
तेवढं ते स्मार्टफोन वगैरे हे आल्यामुंळं... आपल्या वेळेस कसं मोबाईल वगैरे नव्हते.
नव्हते... आम्हाला थोडा वेळ मिळाला... तर पण आम्ही खेळायला जात होतो.. तसं आता नाई. आता थोडा वेळ मिळाला कि लगेच मोबाईल घेऊन बसतात मुलं
हम्म... आणि त्यांचं पण चूक नाहीये त्याच्यामध्ये... आता हे लॉकडाऊन मुळं... त्याच्यामुळं त्यांना अभ्यास वगैरे त्याच्यात आले... त्याच्यामुळे त्यांना त्याची सवय झाली.
सवय झाली.. ते लॉकडाऊनमुळे सवय झाली... ते खरं म्हण आणि ज्यांच्या जवळ फोन फोन आता स... ज्यांच्याजवळ नव्हते... त्यांनी पण फोन घ्यायची पाहेले त्यावेळी लॉकडाऊन मध्ये.
हो... आणि सोशल मीडियाचा वापर जास्त होतो... आजकाल
जास्त होतो... होय... आता शिक्षणावरच त तला... जास्त व्हायलंय म्हटल्या वर मग... फोन घ्यायलाच पाहिजे असं होतय.
हो ना... हो ना.
मुलांना आणि तुमच्या वेळी काय काय खेळ होते... तुम.. आणि परत?
हेच हेच... नाई... अजून काही नाही... हेच असायचे.
आसेच होते काय?
हूं.
हा हा हा हा.
त्याच्यानंतर.. आता ते हे होतं ना चिठ्ठ्या वगैरे खेळणं... चार चिठ्ठी वगैरे ते चोर पोलीस... ते बसून खेळायचे खेळ... म्हणजे घरामध्ये बसून
घरामध्ये बसून चोर पोलीस ना मग आणि कुठल्या चार चिठ््टठी ना कुठले चोर पोलीसच ना
चचाार पिठठ म्हणजे ते प्रत्येक फ फळाच्या किंवा फुलांच्या किंवा मग अजून अे याच्या चार चार चिठठ्या बनवायच्या आणि ते सेम लागलं की ज्याच्या सेम लागन पहिले त्यांनी हात टाकायचा मग त्याच्यावरती त्यानी हात टाकायचे
हात टाकायचे हा हा हा हा
हम हम
मग आम्ही कसं तर सुट्टीच्या वेळीती कसं आममक ते काचा कोडी
हा ते पण
हम्म ते खेळतो अजून आम्ही असं घरी सुट्टी असले ना मुलांना पण तेवढं टाइम पाास म्हणून ते खेळतो आम्ही घरी
हम्म हम्म त्याच्यातून थोडं म्हणजे गणिताचा अभ्यास होतो अ नंबर्स पुढं किती मोजायचे ह्याच्यानंतर किती त्याच्यानंतर किती असं माइंड गेम सारखं इ तेे
हा होय होय ते साबसिडी
सबसिडी हो
हम्म तो पण छान आहे गेम आम्ही शाळेतून घरी पण व्हॉलीबॉल घेऊन जात होतो खेळायला म्हणून सुट्ट्या शनिवारच्या सुट्टीला काय करणार शनिवारची शहा सुटली कि पी टीचरांना सांगून हॉललीबॉल घेऊन जाणार घरी आणि रविवारचा दिवस खेळणार आणि सोमवारी परत जमा करणार अस घरी होय घरी करणार किंवा ज्यावेळी स्कूलच्या ग्राउंडमध्येध्ये कोण नसायचं त्यावेळी आम्ही जाऊन तिथे पण प्रॅक्टिस करत होतो
हो हो म्हणजे पहिली शाळा पण छान होत्या म्हणजे असं हे नव्हतं वाटत शिक्षक पणच्याान सांगायचे सर्व माहिती वगैरे
सांगायचे शिक्षक पहिल्याचे आताचे शिक्षक तस नाहीयेत आता कस कुठल्या हेतूने बोलतात काय कळत पण नाही आता सध्याच्या शिक्षकांचं
घाबरतात विचारायला
विचारायला होय होय आणि मुलांचं कसं आहे आता शिक्षक पण कसं करतात मुलांना मारत नाहीत मग पहिला कस तुम्ही मुलांना मारा खरं शान करा असं म्हणत होते कस नाही मुलांना जर मारलं केलं पालक जातात विचारायला आ
हा मग तिथ चूक मुलांची नाही आहेे शिक्षकांचे पण नाही आहे आपलेच आहे पण ते काही काही झालं त्याच सांगितलं त्याचा गैरफायदा पण घेतात ना त्याच्यामुळे ते पालकांना वाटतं म्हणून मग ते पण जबाबदारी सर्वांची कोणाची चूक नाही
कोुणाची चूक नाही परिस्थ हो हो परिस्थिती तशी पहिला नव्हती नाही परिस्थिती
हम्म पहिले काय करा तकडे काय करायचं करा हे आलंच पाहिजे
कोणच जात नव्हते शाळेमध्ये विचारायला पालक
हम्म आता कस हे बदललय ना हे बदललंय आता कल्चर बदललंय
होय होय खूप बदलले नाही राहिला कायच राहिल नाही पहिल्यासारखं थोडं पण
तरी पण आता पहिल्यासारखं व्हायला लागलंय थोडं थोडं. आणि सोशल मीडिया मुळ किंवा मुलांना सर्च केलं की सगळं अव्लेबल होतं कॉल. त्याना पण पालक सुशिक्षित झाले पहिले पाले त्याच्यामुळे शिक्षक जे तेथ ते मान्य राहायचे समजून सांग शिक्षक लोक घरी येऊन समून सांगायचे.
होय होय आता जरा सुशिक्षित झाल्यामुळे. सगळेजण आता शिक्षकांचं पण कोण ऐकून घेत नाही तसं बघायला गेलं की.
काही काही वेळ शिक्षकांपेक्षा पालकांना जास्त माहिती असत.
माहिती असते होय.
आणि सोशल मीडिया ते लवकर माहिती मीर पटकन कळती लगेच.
होय होय.
आता गुगल वर सर्च केलं की सगळं मिळत.
होय.
त्याच्यानंतर अजून चार्ट जी पीटी वगैरे ए यायचा जमान आलाय आता अजून फार अवघड होणार.
होय होय. सु
तुम्ही कुठे शिकलेल्या.
आम्ही कर्नाटकात.
अच्छा.
ह तुमचं महाराष्ट्रातच.
हो महाराष्ट्राच.
हा,
हम्म.
खेळ वेगवेगळा असणार थोडंफार तर खेळण्याच्या पद्धती वेगवेगळं असणार.
आवाज ब्रेक होतोय तुमचा.
हा ऐकू येत आहे काय.
नाही नाही ब्रेक होतोय आवाज मध्येच.
हॅलो ऐकू येत आता.
हा येतोय पण मध्येच ब्रेक होतो.
हा तुमचा पण कट होत होता मगाशी आता येतोय.
हा ते नेटवर्कशू.
हा पाऊसा चालू हाय ना आता.
आमच्या घरात थोडा नेटवर्क इश्यू आहे.
हा हा पाऊस आहे का तिकड.
हो मुंबईला खूप पाऊस आहे.
कुठलं तरी.